हॅलो, हॅलो हो सध्याच झालं जेवण
हाव काय
हम झाला का जेवण आजून हॅलो, हाव का
हम्म मगाशी आतल न करचा फोन
हो मी तिथंच होते ना मला म्हणे नंबरस द्या मला कोणा कोणाचे ते तिचा जवळ का नंबर नव्हते ते त्या नितीन
ते फोन लावला मग ते मग फोन लावला का
हा
आणि ते नेटवर्क बिझी दाखवत
ते तिच नेटवर्क चालून नाही राला आताय मसेज फोनाला लागून नाही राहिला
हाव काय
हा बिझी नाही येत जात जगतने ति त त्याच्याडे वाईफ आहे त्याच्याडे म्हण मोबाईलचा प्रॉब्लेम आहे तो
हाव काय
हम्म आ
रशीनी लागतच जाईन
नाही तिझ मोबाईलचा प्रॉब्लेम आहे तो तुझ मोबाईल म क हे चालू राहिला म्हणजे हँग पडते कधी हँग पडते कधी काय ते ते हे नाहीत फोन नाही उचलला जात हा प्रॉब्लेम आहे जे मोबालचा हा
ह
पणरी दिनला फोन लागलाय तुजे कती झाले आरे बापरे समोर गेली मगास तू. हा म्हणजे मलं माहित काय, हम्म. तेव्हा तेच्या एका परिसरामध्ये फोन आलता, हम्म तर तिच्यासोबत मी पाच कॉलर बोलली. हो हा. तर तेपण अजून ताई तुम्ही म्हणे उद्या म्हटलं बर ठीक आहे म. हो ते हा.
नाही मग आज आता
तुरे अजून कोण आहे आपला की रायला म्हणून त्याचा कॉल? काय माहिती बिचारे.
आं.
आं, काय माहिती, अस माहिती हाय की तुले. आहा. जाऊन दे तिलेच लावते मी आता. हम्म, झोपला काय हो? जागी जाते. हो काय.
कायले वा तर चारशे मिनिट होतील ना. तरी म्हण पाच दहा म्हणून
हो काय? हा हा, त्याला काय झालं? मी का आता हो. आता घर घर राहित होते आपल्याला आज देखील दारात गेलतेलो.
आं.
दारात गेलती ना.
हो का, हुतीका हुतीका वावरात?
अ तिच्या तिच्या घरच्याला ती येणार नाही काय?
हा हा. हो मला वाटलं की तून
हम्म जे घरच्यावर होत निनाच.
हा मग पोरगं आताच झोपत्यात, आ पप्पू दादा आलते नवे, पप्पू दादा वर आले आणि त्याले खाली घेऊन गेले.
हा.
हम्म.
हम्म.
तेचना ना. माझ्या खालीच तर लय गेले ओ आई, पाच सात खाली गेले कॉल.
मग मग माई गेलेत ना तसे खाली, आता काहीत दीपा का कळलं ते दीपाला कळले का नई फोन लावला मगाशी, तर ते म्हणे की म्हटलं काय करू चाललाय म्हटलं. आता झोपायची तयारी चालू हाय. पाच दहा पाच दहा मिनटांनी लावणार असली, पाच दहा मिनिटांनी, हा.
आपली अशी ना
कार्या ॲपचं? अं हं मी काय म्हणून राहिली, तिला लावला होता ना फोन, तर ते म्हणे की मी आता झो झोपायची तयारी चालू हाय म्हणे, सकाळी लवकर उठू लागते म्हणे. म्हटलं एवढ्या लवकर नऊ वाजता, नऊ वाजता झोपली ती.
लेकराच्या शाळेच्यानं. इथल
हो हा तर नमस् झोपले अशी झोपून राहिली तशी ते लाल पुरात नाय बाय आता, ते झोपाचे तिनं नाव काढलं तर त्या मग हाय की नाही हम्. हा म एकवीस.
हो काय? बरोबर आहे ना चालेल माझार मि वारखेटच्या बहि कॉल दुपारी. म माय
झालं नाही लावले नाही मी आता ति लावून पाहिला तर ह तिचा लागला नाही गा यत्री लावत गायत्रीची तब्येत चांगली नाही आहे.
हा हा.
मग त्या सीमाखंड लावून राहिली होती तर तिचा म्हणजे काहीतरी काम चालू होतं मोबाईल वर म्हणून मग तिला लावला नाही.
हो काय म्होड चितोडि आहे की चितोडे वार म्ह वारषच्या तितोडीचे याच्यावर लावलता.
हो का? हम्म हा. ह सुनत बोलते. हो का बर आहे ना मग? हा. निश सकाळी जस हा. हा.
मा खू खुते बाई.
हो काय?
हो.
ह ना हा. पाहिजे कोणते कोणते कोणते पा. हो काय म्हणजे मि कमी मिनटाचे केले मग तिन. हो का? हा. हां.
शासुरी का एवढं.
हा.
पुरोयदिमा .
हम्म.
आला म्हणे
आलं म्हणे मले पेमेंट हो का?
ह
ह पेमेंट बेत ना कॉलचं पमे कॉलचं पेमेंट आलंय का ल गे.
त काय आई मले याच्यावर दोन रुपये पाठविल्यात ना त्याच्यावर
हा.
काय अश्विन ताई आश् काय सांगा बचारा अश्विन ताइला ते माझ अकाउंट नंबर टाकून दिला क ना तस अकाउंट नंबर टाका तेच की पायासाठी.
हो का?
ह.
नाही तो अशिन ना मायाला मायाला अशीनीन करून टाकून दिलत म्हणे
माय बून गेला असश. पण ते कॉल दाखवत नाही ते त्याची पेमेंट दाखवत नाही माझ पेमेंट नावच दाखवते फक्त. ल तरी पैसे नाही दाखवत ना. मगण कस असेल आहे की
बर म तु मेसेज येते का मग काही काहीच म्हणजे
दिले काऊ तिच्यात बँकेचा मेसेज आला काय?
हा तो मोबाईल म त्याच्या मोबाईल मध्ये येत असेल ना तर मग तर गोष्ट सगप ते हम्म त्याला मी हम्म हा वय केवाईची कर केव्हाची म हाय काय हा त्या बंद केला नाही व्यवहार केला नाही होता ना केवाय सवरला केवाय सी कराला काय म
केयतील मगर पैसे वाढ असल तर मग ते बरोबर
अ मग येते नाही त्यात मग पैसे
हाय
हम्म ह कोण, कोण म मई मा याची किवाशी नाही काय मला वाटते मागच्या वर्षी आहे काय हो नाही म टाईम लईच झालं तरी
मध्ये त्याच्या दोन हार रुपय टाकला तर नापून पैसे नाही हम्म काय मग दोन हार तेवीस पास चालू आहे ना
चोवीस, पंचवीस आणि सव्वीस तिसऱ्या वर्ष निघाला हे मला
हा, हा
हा, हा
ह जो पाहिण्यातून ते टी शर्टची बई खाऊन रायलायक य क उकललेकर बाई लस गुण करते ना म ते
अ हं, हं जेन बादम्हास आहे तो ह, ह
मय बाई लयच
हम्म
रोज येतदा झपतात व मा लेकर, लेकर एखाद एकची खारे लावणी करतात आई
हो ना हं, हं, हं, हं
रोज झपतात ना यज ना पोरगा जागी नसते रोज कायनां झटते
आज, आज आहे जागी ह, ह, ह, ह
आज जागीच आहे
ह ना ह कायच जपतात ते लेकर काही झोपत नाही ते झपत नाही ते लेज भर जपतात ना ते
हा ना दिवसभर झपतच नाहीत काय का
हम्म
या
आ हा हो, हो तापीच भर राहतेच
हम
हम्म
झाले आता माझ्या जवळपास होतच आले का म्हणजे पाप्पाची झाली माय
हो तु पाच राहिले माले नऊ राहिल्यात
नऊ राहिले मग काय व मग चार अ कोणाला लावले पाझे का पहिली मला दिसत
ह काही उद्याला आहे ना ते खंड खंडे एक दोन खंडे राहिलेले येईन असं असं कर ना मग.
हाव नाही त काय तर
उद्याच तारखत क खतम उद्या नाही त व दिलं का खतम ब करून डा खतम ज हम्म हा.
हम्.
हो माहून जगात खतम जाय तिकडे काय कर लागते. . हो ते आरतीच्या विचारणी काय? लवक आरतीच्या लवकर लागत नाही तिच्या जा घरी जाऊन बसशीन तर आपल्याला वायफाय नाही आहे.
लागलं मले मंग मी ना मंगाशी कोणाला लावलता गायत्री
अन आरतीले
आरतीले
हा आरती दीदी हा लाईनी लाईनी. गायत्रीची तब्येत नाही चांगली तर गायत्री झोपून होती. हम्म मिस्त तिसाठी त्यासाठीच गेलती तिच्या घरी किंवा ते. मावशी तिची अप खोलासाठी तुल दाखवतो काय येतो त्या अन गेली तिच्या घरी म आता ते काही नाही ते झोपलेली होती काही म. मग गोष्टी झाकलला हिचा हिच्या सोबत.
हम्म हम्म.
तिचा कॉल आलता म्हणून तर तिच्या घरी गेलो तिचा कॉल आलायलता मले पहिले.
हा का नाही आता आता लावऱ्या आता त्या.
नाही आ नाही ना आता लावला क ने रेंजच्या बाहेर आहे तिचा म मोबाईल गा आपल्या आरतीचा. हम्म कोण की वात तुला नाही का लावला का नाही तर त्याच्या पहिलेच मी तिला फोन लाव लावून पाहियला. गायत्री आपल्या आर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
हो आतास करा उद्याण मी दुपार म्हणे मी काय तीन-चार वाजता येतो घरी. फरत गेलो हो ना उद्या उद्या लावून देईन ना मग उद्या. उद्या दुपारीच लावान झाले का दहा मिनटं बरं बरं हा. हा लावला होता.